हॅलो,, हा बोल आरशे
अफिया,, बाय काय जेवलीस का तू? नाही ग आपडे.
चप्पला विसरले होतो न दम नाही.
दम निघाला.
तशाच. हा. बोल, काय म्हणत होतीस? कोणाचा फोन येत
आग हिकड कुणाचा तरी फोन वाचतोय. बोल.
हा काय बोलत होतीस? जेवलीस का नाहीस?
हॅलो. अग ते मला तुला एक विचारायचं होतं? की तू ते काय म्हणत होतीस ना मधी. आपल ट्रीपला जायचं. मग काय करायच? जायचय का आपल्याला ट्रीपला?
हो जाऊ ना. कधी जायचं? सगळे फ्री असेल. तर काय मला हे नाही. जाऊया.
मग तेच विचारायचं होत. म्हणजे आप मग मी विचार करत होते की, आपण ते वॉटरफॉलला गेलो असतो ना.
हो हो जाऊया ना. कधी जाऊया? कोणत्या वॉटरफॉल ला जाऊया? क तू काय आयडिया आहे का तुझ्याकडे?
हा मी म्हणत होते की आता, हे काय ते? एकतरी आंबोली आहे आता सध्या. आणि तो गोकाकचा धबधबा पण एक आहे. आणि ते ह्याच पण एक आहे बघ आता. लोणावळ्याचं.
हा. कोण जाऊन आलं का?
हो हो. लोणावळ्याला माझी ती म्हणजे कझन होती. चुलत बहीण आहे ना?
हम्म हम्म.
ती गेलती.
अच्छा, बर मग जरा विचार ना कसं होतं? काय होत?
म्हणजे अ कसं झालंय. मी पण तजे व्हॉट्सअप स्टेटस आता बघितले.
हम्म हम्म.
मग तिच्या्याशी आता थोडं चॅटिंगवर बोलणं झालं.
हां.
मग ती म्हणालती हो चांगलंय. ती सकाळी काहीतरी अ आठला नाश्ता करून घरातून निघा निघाली होती. ती आणि त्याची फॅमिली. मग तिथं जाऊन सगळं म्हणजे असं एन्जॉय तेन केलं. आणि खूप पाऊस आहे तिथं. म्हणजे भयानक सगळं. इतकं पाऊस वारा.
हम्म वातावरण छान असेल बघ. आता पाऊसे ना तिथं.
हम्म हम्म हम्म, मग नंतर मग
आपले ग्रुपमध्ये रेडी असल. तर जायला काही हरकत नाही बघ. हो, सगळे पाहिजे ना सगळ्यांना. सगळ्या टाइम पाहिजे फ्री आपण दोघीच बोलून नाही चालणार.
हो हो ते पण आहे आणि म त पुढं काय आहे आपल्याला नियोजन पण करायला पाहिजेल ना.
हा तेच ना अगर ते सगळे फ्री असतील तर मग काही प्रॉब्लेम नाही ग. आपणच दोघी ऊ म्हणजे असं बोलून काही उपयोग नाही सगळे पाहिजे तरच मग मज्जा येणार ना.
काय अह म्हणजे मी तर काय म्हणत होते लोणावळा जरा खूप जरा लांबच होणार ना आपल्या हीथून.
हा ते आहे, ते पुण्याच्या साईडला येते. इथून केवढ लांब आहे. आपल्याला स्टेला जायला. हा स्टेला जायला लागणार ग.
हां मग मी काय म्हणते मग आंबोली आणि जे गोकाकच आहे ना
गोकाकचं जर मला माहिती नाही बघ आंबोलीचं मला जरा आयडिया आहे.
हा पण गोकाक पण छान आहे, मग मी काय विचार करत हो ते आपला बजेट पण होईल आणि वन डे पण होईल आणि येता यता कस ते बेळगाव पण जवळच आहे ना.
होय का मी गोकाकच मला माहितीच नाही ग येवडं मला अह हे अंबोलीच माहितीय तूच बोललीस ते ऐकली मी हो का.
हा मग मी काय विचार करत ते की म येतयता मग तिथ कसं अह बेळगाव पण जवळच आहे. मग जरा थोडी शॉपिंग पण खरेदी पण अपनी काय असेल ते होऊ शक ते असं माझं तरी मत होत.
अगं ते पण कुठं बेळगावच्या साईडला, तिथं पण आपल्या स्टे ला जायला लागणार आपण मज्जा किती करणार, शॉपिंग कधी करणार.
तीन तर होणार नाही पण सकाळी जर आपण लवकर निघालो तर संध्याकाळी पर्यंत तरी आपण येऊ शकतो. मग माझं मत काय होतं की आपण दोन टाइम अस बाहेरच जेव जेवण केलेल बरं होईल. कस होतंय हा.
पण काय आहे जरा बघतेस का तू म्हणतेस सकाळी काही लवकर उठायचं, जायचं. असं तसं आता तुझी पोरोबाळ येणार परत आपल्या फॅ ग्रुप मधली सगळी येणार थोडीच आपण एवढेच जाऊन चालणार ना.
हां ते पण आहे आणि माझं मत काय होतं ते अगर आपण कायतरी हा आणि कसं असतंय जरा स्वयंपाक तेन करून घेऊन जायचं म्हंटलं एका टायमाच मग खूप धगधग होतणार. म्हणजे कधी उठणार, कधी करणार, जायचं कधी. आणि अकरा बारा ला हिथून निघाव म्हणताना मग बरोबर पण नाही वाटणार ना आपल्याला. मग आपण कस आहे अह जर आपण लवकरच इथून निघालो तर आपलं बरं होईल असं मला तरी वाटतं.
हो बाहेरचच जेवायला पाहिजे ना आपल्याला
काय म्हणतेस.
अगं आपण बाहेरच जेवायला लागणार ना. घर अस थोडी घेऊन जाऊ शकतो आपल्याला जमणारच नाही ते पॉ इम्पॉसिबल आहे.
हम्म हम्म हम्म शक्य नाही ना ते.
हा हा तेच ना.
मग बघू, विचार करू, ह्या टॉपिक वर आता आपण. जरा.
हम्म हम्म.
सगळ्यांना जरा विचारूया उद्या म्हणजे कसं होत आज हा आज कसं झालंय आज संडे झाला ना. आज रविवार झाला ना मग आज रविवार झाल्या मुळ कसं झालंय आता आ उद्यापासून जर कोणाला सांगितलं तर सगळी तयार होऊन शनिवारी नियोजन करून
रविवारी सगळ्यांना सुट्टी असते आपण जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. हा रविवारी सुट्टी असते आपण जाऊ शकतो आ आत्तापासून कुठेतर नियोजन केलं तर रविवारी पॉसिबल होणार असं नाही सगळ्यांचं पण काय तरी असेल ना आता कोणाचं लग्न असेल, कोणाचा साखरपुडा असेल त्या रविवारी तर आपण काय करू शकतो?
हा मग मी काय म्हणत होते, जेवढी आहेत तेवढी जाऊया ना? दुस एक एक जर नाही आलं तर मग सगळंच कॅन्सल होणार वि विचारून बघूया जर तस जर त्यांच काय नसल
विचारूया सगळ्यांना मेसेज करूया ग्रुपला बघूया काय बोलतात? कसं बोलतात, कसं करायचं, काय करायचं आपण दोघीच बोलून नाही चालणार ग मी असं म्हणतीय तु माझं समजून
मी काय म्हणत होते म्हणजे आपल्या दोघींचं मत प म सांगत होते त्या म गेलो तर मग तिथं आता कस आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत आपण जेवायचं कुठे असं पण होणार ना.
हा म्हणूनच बाहेर जेवायचं म्हणते मी घरातलं घेऊन जाऊन नाही होणार आपलं प्लॅन.
नाही होणार हां आणि कसय जर उन्हाळा असला असता तर हा बाबा चला कुठं पण थांबलो असतो. तो आणि कुठे पण म्हणजे जेवलो असतो, घेऊन गेलो असतो. पण पावसाळ्यात हा पण आता पावसाळ्यात होणारच नाही ना. आणि पावसाळ्यात असं पण
अ अशक्यच आहे तु बोल
हम्म हम्म हम्म आणि अ आंबोली साईडला जर गेलो तर तिथं तर कोत्या असं थांबून जेवायचं तर नाहीचं आहे. तिथं तुला बघ फक्त नाश्ताच भेटणार जसे करून चहा, कॉफी भजी.
हा ते तर आता पावसाळ्यात म्हटल्यावर असं म्हणजे लाईक टप्परी स्ट्रीट फूड वाला असच भेटणार ग कारण की तिथं नाही का ऑनलाईन ना हे सगळं.
ह आणि तुला जर जेवायच असल तर मग आंबोली सोडून जे छोटे छोटे गाव लागतात कि नाही जसं की निपाणी, कागल तुला सांगतो आजरा हिथ मग तुला जेवायला अस हाय.
हम्म. बरोबर बरोबर अगदी बरोबर बघती आहेस तू मी तुझ मान मला मान्य आहे जे तू बोलतेस ते. हम्म. बरोबर आहे सगळं बरोबर आहे अगदी बरोबर बोलतेस तू.
होय होय.
हा.
हम् मग बघू विचार करू ह्या गोष्टीवर.
हो करूया ना नक्कीच करूयात. तुझं मला खूप भारी वाटलं तुझ्याशी बोलून. कारण की तू संवाद माझ्याशी चांगला साधलास.
होय काय? असा संवाद साधत राहा तू पण माझ्याशी.
काय बोललीस? हो. आता बघू ना काय होते बघू परत कॉल करू आपण. काय बोलतात ते यावरती आपण डिस्कस करूयात.
चालेल चालेल मग माझं तर मत होतं की बघायचं पुढच्या रविवारी जाऊन आल्यान बरं होईल असं मला तरी वाटते. झोप म्हणजे हा जरा दुपारी जरा झोप नाही झाली ना. रविवार होता मुलं जरा किलबिल किल बिल करत असतात. शाळेला गेलीत की जरा शांत होतं ना.
हा बरोबर पण तुझा मुलगा तर कॉलेजला आहे ना.
हो तेच म्हणते ना. ते कस होते शाळा शाळाच येते कॉलेज येतेच नाही ना तोंडातून.
ओके ह्म चल आता बघ हो बारकी आहे काय?
ह अ हे मी काय म्हणत होते. अं बघू कसं जमते जर तस जर जायचं प्लॅनिंग फिक्स झालं. तर कायतरी आपलं वाळळ आपण घेऊन पण गेल तरी पण चालेल असं मला वाटतंय. तुला काय वाटतय बघ?
हा चालतंय तर माला छान वाटलं तुझ्याशी बोलून. खूप खूप द आभारी आहे मी तुझ्या.
भडंग. तुला सांगते खोबऱ्याची बर्फी आपण ती घरीच कर तो ना.
हा चल मी तुझ्याशी बोलून मला खूपच आभारी वा चल धन्यवाद हा नंतर परत आपण भेटू बाय बाय.
के.